हॅलो, हा आज येतोय,
हा याला की माझा यायलाय का.
हा यायलाय की?
जेवलीस
हा जेवालोय तू जेवलास?
जेवलो बघ एवढा का वेळ?
होय आज जरा उपवास आहे ना वेळ झाला.
हा आज एकादस
होय.
हा म आज उपवास आज सोडाय नसतोय न्हव
होय होय आज नाही उद्या सोडायचं असतंय रे बाराच्या आत
उद्या उद्या म्हणजे उद्या दुपारी बाराच्या आत
होय होय.?
म आता काय खातायसा?
सकाळी शाबू केलतो शाबूची खिचडी आणि आता वर
आत्ता वरी म्हणजे, ते वरीच भात ते असतय ते काय?
हा वरीचा
हा मग बरी आहेस?
हाय कि तू हम्म काय नाही बघ जेवालोय आता दीदी आलती.
हा कुठली मग मोठी दीदी
होय मोठी दीदी आलती.
हा हा.
त्यांना आता तिला तिचा काय उपवास नव्हता, मग तिला पनीर
हा.
पराठा केलता? हे पराठा म्हणतो, रोटी वगैरे केलती
हा.
खाऊन वगैरे गेली त्यांनी गेल्यावर आता आम्ही जेवा लागलोय.
ते पनीर कोण तू केलता
नाही नाही तिच केलती.?
हा तू म तू काय करत नाहीस मग
करतोय की खर आज तिने केलती
हा.
मी करतो म्हणाली. भावाला तेन आवडतंय म्हटलं बर कर म्हटलं मग तिनच करून दिलती
म्हणजे सगळं जेवण ती करतिया होय
हा.
हा आज कायशी स्पेशल आज स्पेशल होतं काय?
काय नाही आज तस काही नाही. ती आलती. ती आणि दाजी आलते ना.
हा, हा हा हा, म्हटल आज काय स्पेशल होत का काय?
नाही नाही स्पेशल काय नाही. दोघ आलती म्हणून केलत. दिदी कॉलेजला गेलती म्हणून
हा हा
हम्म आता
तसच आलती न इकड.
हा बा, जॉबला गेले नव्हते?
आज मला सुट्टी आहे रे. ऑफ असतय ऑफ.
आज कसली?
हा शनिवार चा ऑफ असतो आमासनी. प्रत्येकांना सुट्टी हे वाटून दिलेली आहे. रविवार सोडून सगळ्यांना असत्या.
हा का रविवारची का, रविवारची का नसत्या.
सगळ्या म्हणुन स्टाप लागतोय.
हा म्हणजे, रविवारच हॉस्पिटल म्हणजे बंद असतय ना शक्यतोवर.
हा म्हणून मग कस इमर्जन्सी तेवढी घेतोय ना मी.
हा हा तू कशाला आहेस मग ऑपरेशन करायला आहेस का कशाला आहेस.
नाही नाही मी इंजेक्शन
हा
सलाईन वगैरे ऑपरेशन ला पण जातोय कधी तर. मी आहे की सलाईन लावायला. काढाया. होय कधी तरच असतोय. हम्म
ह, इतर मग सलाईन ज्या सलाईन लावायला अस सगळ
होय होय
हा हा बाकी काय आणि निवांत.
निवांत कामाला
ह मग कुठे, हाय कामावरच आहे. नाईट चालू हाय.
नाईट हाय व्हय. हम्म हम्म हम्म मग कुठ राहताय तुम्ही?
आम्ही हॅलो
हा गाव कोणतय म्हटल तुमच.
अ
हा, गाव कोणत आहे म्हटल?
कुणा आमच?
हा
आम्ही इकड पुण्याकड आहे हो.
पुण्याला हायसा होय.
नाही पुण्याला जॉबला हाय.
पुण्याला जॉबला हाय होय.
हो.
हा हा. हम्म
मग फिराय तेन काय गेलता कि नाय कुठं. काय नाय, फिरायला तेन कुठं गेलंता का नाय.
आज होय नाही गेलो, म्हणजे दीदी आलती डीमार्ट ला डी मार्ट ला वगैरे जाऊन आलो बघा. थोडा बाजार घेऊन आला.
डी मार्ट ला.
होय.
डी मार्ट ला काय आणायला गेलतासा.
दिदीचा थोडा बाजार घेऊन आलो घरचा.
हा हा हा बाजार आणायला गेलता होय. डिमार्ट ला स्वस्त असतय का सगळं.
हम्म थोडंफार असतंय की.
हा.
हम्म.
नाहीतर महाग असतंय.
तरीबी म्हटलो. होय.
तुम्ही जाताय का नाही कधी मग, तुम्ही जाताय का नाही बाजार कराय तेन.
होय जातोय की मम्मीला नाही पाठवत.
हा -हा -हा -हा. मग बाकी सगळी बरे आहेत ना. हा मग तुम्ही अ हे. भावाच्या लग्नाला गेलता का नाही.
होय गेलतो की. होय जाते.
हा मग हा. मग जेवण काय काय होतं.
जेवण फोडणीचा भात दालच्या, वांग्याची भाजी मिक्स सांडगे भज्जी वगैरे होतं.
हा-हा-हा-हा असं पुरी भाजी तेन काय नव्हती का.
नाही नाही पुरी भाजी नाही. नव्हती नव्हती, मग हे जेवण आम्ही ठेवलेलं.
हा मग ते कुठं.
पुरी भाजी ठेवलेली.
व्हय मग तुमच्या भावाच्या इकडं लगिन होतं का तुमच्या वहिनीच्या इकडं.
नाही नाही भावाच्या इथं होतं.
हा हा, मग मी मज्जा केला लैई.
होय, खूप मज्जा केली आम्ही.
म हाळदी वि तेनं, हां. किती दिवस सुट्टी, ग होय किती दिवस सुट्टीवर होतो आप
मी सुट्टी, आठ दिवस काढलेली की.
आठ दिवस होता?
होय, आ. जायच्या अगोदर, लग्नाच्या अगोदर, तीन दिवस
आ?
आणि लग्न झाल्यावर, एक पाच दिवस होतो, नवरी जाऊपर्यंत.
म्हणजे घालवूनच, आलासा व्हय?
होय.
हा हा हा हा, भारी य की मग, मग हा न म कोण-कोण आलते, सगळी आलतीत काय?
होय, बहिणी भाऊ सगळे आम्ही होतो, मावशी अ्ं कल वगैरे, सगळे-सगळे होते.
हा हा हा हा, मग काय, मग मज्जा खूप केलाच
होय.
चालतय
हा.
हा.
हॅलो?
हा.
हा चालत, एक मिनट हं.
हा चालतय.